हॅलो.
आ बोलाकी.
मग आणि काय. नाचणीचे तेन असं आंबिल तेन काय करतायसा.
नाचण्याची आंबी करतो की. दुद कडुय की. गार मुलांना घरात प्यायला आमच्या.
हा. थंड वाजते ना त्यात.
होय होय.
हम्म. आणि त्याज हे काय बरं आता हे करत्यात बघा ते काय म्हणायचला. हं का काळ म्हणजे लाल हुलगा असतय बघा, लाल हुलग्याचं माडगं तिकड करत्यात.
लाल होलग्याच माडग, आमच्याकड वरण्याच माडग क त्यात वार्ण अस नो.
वरण्याच करत
फुलग्याच बी करत्यात. बाबा नी म्हणत्यात तुग्याच बी करत्यात म उडद पण करत्यात ना.
करतत दळून आलं.
करतो का.
करत्यात काय. उडदाच माहित नाही उडदाच ते डांगार करतात डांगार.
ह तेच. आमच्याकडे करतात म्हणा ते. आइक रे. पेन एक द्यावो. पेन एक द्या देव. हॅलो.
आता आता ह्या थंडीत पिऊ वाटते नाही ते गरम गरम. छान लागतेय. असंच चपू आणि. हं. आमच्या इकड तर असतंय बघा.
ये.
आणि इकडं आमच्या इकडं कशी पद्धत आहे. असं थंडीत आहे ना, म्हणजे पहिल्यापासूनच ते आम्हाला आवडत नाय. ह त्यासोबत असं भाकरी तेन पण खात्यात.
होय. तेे गोड असते ना वो.
भाकरी बुडून हा. गोड नाही ते सपाक असते असं मीठ घालून केलेलं.
असते वय.
हा.
मिटं. घाई लवल्या जरा.
छान लागतय. त्या जरा शेवाळ्या घालायच्या. आणि हे करायचं.
हा होय हा हा ते का
हा आ.
हा हा. आणि काय मग आता पाऊसळ्याच काय घरातच.
आता शाळेला जायचं बघा घरात बसून चालतय व त आयलाच की हा काल भिजलो बघा एकदमच असं अचानक पावसाला वारं सुटून आणि ते कसं आम त्या शाळेपासून कारदा मि अर्धा किलोमीटर अंतरावर असं काहीच नाही घरच ये पूर्ण अस रस्ताच आहे झाडं पण नाहीत आणि ते एकदम बरोबर रस्त्याला मधोमध आल आणि
हो नाही भिजा चांगले खरंच झाडा कध होऊ थांबायचं नाही बा पावसात कधी
होय होय थांबायचं नसते ते मला नंतर कळालं हो थांबायचं नसते ते
हा बाईस नाहीय कधवे
हम मला माहित नव्हतं ते ते मुलगा सोबत होता हो म्हणून थांबल नाहीतर मी थांबत नाही असतं कुठंच रस्त्यावर कधी कोुणाच्या गाडीवर नास येत नेली नव्हती व सकाळी जाताना वातावरण कडक होऊन पडलं होतं
हा हा होय अचानक बदलते आता पावसाळ कायम सोबत ठेवायचं
हो मग कस येतत कोण ना कोणत न्यायला
हा
कसं हे नाही ट्रॅक्टर वर गेल ते ट्रॅक्टरची कामं चालू झाली आता जरा पाऊस असल्यामुळे पुढं फुढं आता पेरणी करतात ना त्यामु न्यायला कोण नव्हतं
हा हा
आणि घरात पण कोण नव्हत त्याला ठेऊून जायचं म्हणलं तरी म्हणून घेऊन गेलतो
हम हा
हम् ना आज काही दिवसात म दोन तीन वेळा जरा जरा असं येतोय आणि थांबतेय असं व्हाय लागले
हा हा आमच्याकडे बारीक चालूच आहे अह
हा लय आती पाऊस पण नको वाटतेय बघा पटापटा असं पडून गेला तर ते बरं वाटते हम्म सारखं झिरमाट चालू झा काय बाहेर जाता येत नाही काय कामं होत नाहीत बसून तर चालते व कराय पाहिजेच कि
स पारवेणी जुध पारवेणीच नाव जाते का गायच का तचे नाका हलका कापा पा ण असत काय नाही बघा जरा ते सीएमटीच त्यांनी लिहालावलं जू तपासाय लागतय
हा हा
तेच जरा लिवा लागलोय
त्यात आता तर किती वर्ष झालं करताय सव होत मी
आता एक वर्ष झालं की मेला ट्रेनिंग झालं माझं आणि आता या जूनपसून चालू ट्रेनिंग होय पंधरा दिवस होते ट्रेनिंग शिकवायला कसं कसं भरायचं कोल्हापुरातच असतंय ताराबाई पार्कात गोकुळतेसण मोठं आहे
हा मग रोज जायचं नाही यायचं
होय जा जेवणा सकाळी दहा सकाळी दहाला गेले की म्हणजे इथ आम्ही एीला सगळी जाय तेव्हा आटला बाहेर पडायच
हम मग ते तुमच्या असं निवड झाल्या का तुम्ही काय पेपर त्यां दिलता त्याला
तरसा
ह तुमची निवड कशी झाली काय पेपरते काय दिल असं काय म्हटलं
नाही नाही असं काही नाही त्याला कावढ्या शिक्षणाच्या आटी नव्हत्या त्या आ वल्या मॅडम क ह्यांच्या ळखी असल्या त्यानिस न सांगितलेल् म नंतर ट्रली हे करून नंतर त्यांनी परीक्षा घेतलेली त्याच्यात हे झालेल म शिकवल्या ट्रेनिंग असतं त्यात ते पण नाही शिकवलेल्या पैकी प्रश्न त्या तो ते पेपर सोडवायेत म्हणजे ते आपल्या लक्षात राहतेय काय बघायच ते फक्त म्हणजे नाही ना ते कामगला अस नाही ये हा
हा म्हणजे गायींचं काय काय करायला लागतंय कसं कसं ते सगळं व्हय
हा ह दूध कसं तपासायचं त्याची माहिती आणल्यावर त्याची जात कशी लेवायची ते दूध किर्तीयाना बिल्ला काही मी अजून मारत नाही सोडा काना जो बिल्लास आहे की नाही. ते कसं मारायचं असे आणि सगळं असतंय त्याच्यात ते खरं का आम्ही हे केलेलं नाही अ बिल्ला काय मारत नाही सोडा मी
हा
मग त फक्त अ माहिती त्यां भरतोय फक्त त्यांची
ह मग त्यांना काय घालायचं कुठली वैरण घालायची हे पण सांगाय लागते
हा सांगली वजंका पण अ हा शेतकरी माणूस तर सारखंच घालते वैरण होय का नाही
होय होय
मग ते त्यांना कसं त्यांना पण पित्त होते आपण कसं सारखं रा जरा खायला कि आपलं फोट बिडत पित्त होतं निर्माण होतय तसं त्यांना पण कही वे दोन दिवसात मग दोन वेळाच वैरण घालायचे त्यांना पाणी दावाच पर त्यांच्या व मतना किती ब किती कमी होत अस तर जास्त झालाग सगाय जास्त होत अस तर त्यां कमी लिमिटमध्ये घाला म्ह सांगायचं हा असं त्या कामाचा येतोय
हा हा
हम्म प्रत्येक महिन्याला दुधाची टेस्ट करायची म्हणजे दुधात काहीतरी जनावरांच घ होते नाही
हा हा मग तुम्ही ते टेस्ट करा घेऊन जातय काय मशीन ते
ह् अ ते क ते आम्हाला सांगा डच मैत्री गोकू संघाकडनच प चार कपपा असत त्याला आणि लिकड वीड प्रत्येक महिन्याला ते मिळतय
हा
प्रत्येक जणच त्याच घरा थोडंिक करायचं हवायच काय असं निगेटिव्ह अस त्याची म्हणजे पॉझिटिव्ह जर असलं म्हणजे तीन प्रकार असतात सुरुवात सीएमी
हा हा
म्हणजे दूध पहिल्याला नुसतं ते पडथडीच म्हण होतेय बघा चवरांना मस्टडीज ते जरा सुरवात असते
हा
ते न दुध म्हणजे ती दुधने सुरुवात असल तर अ नुसतं ज साधारण असं नासल्यागत होतय दूध
नास्तय हा हा
आणि दोन नंबरचे असल
हा असं व्हय
हठीक हक
मग असं होतय काय प्रत्येक म्हहिला म्हणजे जनावरांच्या दुधात काय बदलते
प्रत्येकाचा ते प्रत्येकाच कधीतरी गायींच्या दुधांचं होतय तसं सगळ्यांचं काय होत नाहीते
मग तेे कशा मुळ होतेय
जनावरांच्या घडे कासेला काय तो शेळ झालेला असते ते कासं होला किंवा ताप आल्या बी होते किंवा दूध आटत आल्या बी होते
हा हा अस व्हय
ते लिंबू सोडा अस घालायच
सांगायचं किंवा ती घालायला सांगायची हा
हा
अससं हे करायचं
हा हा म्हणजे एक प्रकारे म्हणजे महिन्याच्या महिन्या ते कसं मुलांची होय होय मुलांची कशी काळजी घेतात तसं ते जनावरांची काळजी वजन उंची तीन बघायचं
हा हा असत्यात की हा हा
कस असत बघा सारख कोण आता वाजू कोण बा द्या प विवर ते काय झालं हे घरी अस त्याला करून द्यायचं असं सगळं हे असते प्रत्येक महिन्याच सर्वेस होयो एक प्रकारचा
खाद्य म्हणजे काय ते हेेत ना
अ मिळेतय तिकड न वरन संघातना कना क बालकी पोती असतात नऊशे रुपये किंमत आहे त्याची
हा
हे झालंय बघा
बरोबर सांभा